हॅलो!
हां बोला?
हा ताई बोला?
काय करतायं?
काय आता सगळं म्हणजे काम वगैरे करून बसले तुमचं काय चाललंय?
काय नाही बघा आज कॉलेज होतं.
अच्छा तुम्ही?
कॉलेजला जाऊ हा मी शिकायला इथं कोल्हापूरमध्ये.
बरं बरं काय शिकताय मग आता?
मी मेडिकल फीला आहे.
अच्छा,
हा मी आता बी फार्म करायला लागले.
बरं बरं.
हम् माझा आता डिप्लोमा कंप्लीट झाला.
बरं - बरं - बरं.
हा तुम्ही काय करताय काय घरीचं असताय?
नाही नाही माझं आता - नाही नाही माझा आता एम - ए म्हणजे सुरू हे.
हा हा.
हो.
हम्म हम् मग आता काय घरीच असतयं काय?
हा घरीच तर कॉलेज अजून आमचं पण सुरू झालं नाही ऍडमिशन वगैरे सुरू आहेत.
हा हा.
हो.
मग गाव कोणतं तुमचं प्रॉपर?
महाराष्ट्रा मधलेचं आहे मी.
म्हणजे होय काय.
हम्म,
हम्म हम् बोला पाऊस तेन.
पाऊस वगैरे आता दोन दिवस झाला नाहीये तुमच्याकडे कसा आहे?
पाऊस काल नव्हताच, पण आज काल थोड्या प्रमाणात होता. आज थोडं ऊन आणि भरपूर वार सुटले म्हणजे थोड्या प्रमाणात पाऊस येतोय परत जातोय, पाऊस येतोय जातो. असंस होयां पावसाच, म्हणजे कंटिन्यू असा नाही आहे पाऊस.
हो!
जेवण?
आता करायचं थोड्या वेळानी, आता नाष्टा वगैरे झाला सगळा.
हा म्हणजे वेळान जेवताय का दुपारचं.
हो!
हूं हूं!
तुमचं काय जेवण वगैरे?
आ मी पण आता करूनच खाते रूमवरती इथे. हा म आता बनवायचं थोडं. थोडं बनवून गेलेले, हं म आज काय टिफिन घेऊन गेले नव्हते. हो हो रूमवर राहते माझं गाव जरा लांब आहे म मी. इतेच राहते रूमवरती. म्हणजे हॉस्टेलवरती राहतेय आम्ही मुली-मुली राहतोय. हूं म जेवन करूनच नेते कारण काय टिफिन पण चांगले नसतात बाहेरचे आणि ते कसं कडधान्याची सवय पण नाही, जास्त खायची त्यामुळे ते नाही पचत आणि रोज च सकाळच टिफिन डब्याला तिने कडधान्येच देतात हूं म ते पोटाला पण त्रास होतो ना जास्त रोज, रोज, रोज तेच कडधान्य कडधान्य खाऊनं.
होय की ते तर आहेच.
हा मग त्यामुळे जास्त करून नाहीच म्हणजे. कडदान्य खात पण नाही आणि त्यासाठीच तर मी टिफिन बंद केलेला म्हणजे लावलेला एक महिन्यासाठी. हा म तेवढं ते बघितलं म परत बंद केला, म एक्झामच्या टायमिंगला तेवढं मी एक महिना टिफिन लावते. भाहेर!
बर बर म्हणजे.
हा म्हणजे हा वेळ म्हणजे कसं. आता जरी जेवण करायला गेलं तरी, एक आपला अर्धा पाऊन तास निवांत जातोय. एकट्याच जरी जेवण करायला जरी गेलं तरी तेवढाच वेळ लागतोय. हा म्हणून मी काय करतोय फक्त एक्झामच्या टायमिंगला मी म्हणजे डबा लावून देतो एक महिनाभर. कारण त्यावेळी अभ्यास पण भरपूर असतोय, आणि अभ्यास करायला लाग तो ना जास्त सेम आमचे म्हणजे स्ट्रिक्ट असते खूप. हं म त्यामुळ कस बाहेर टक लावला की बबल्या आप. आपलं वेळेत जेवण पण मिळतय, आणि आपण कसं एक्झामच्या नादात हा बाबा आता वेळ होतोय नको करायला, नको करायला असं कर तोय त्यामुळे ते जेवण पण पोटाला व्यवस्थित मिळत नाही. म त्यामुळे मी काय करतो बाहेरच टिफिन लावतोय आणि एक महिन्यासाठी फक्त त्याच्यानंतर नाही म लावत म आपले परत. तीन चार महिने करून खा.
काय म्हणजे घरीच म्हणजे सारखं रूमवर असतं चपाती भाजी वगैरे काय
हा घरून साहित्यंत आणतो सगळं पीठ भाकरीचं पीठ थोडं चपात्याच, पीठ चपातीचं पीठ जास्त करून मी इथेच विकत घेते आटा.
हा हा हा.
भाकरीच पीठ घरातून घेऊन येते त्याच्यानंतर, थोडं म्हणजे असं कडधान्य म्हणजे जास्त करून कडधान्य नाहीच म्हणजे असं मसूर, म्हणजे जे आवडल ते कडधान्य घरातून घेऊन येते डाळी वगैरे. हा मग आमच्या खालीच भाजी मंडई आहे मोठी.
हां
हम् म्ह तिथ जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, त्याच्यातल काय आवडल ते घेऊन यायचं म्हणजे एक वेळेला भाजी करायची,
रायची
केले तरी आपल्याला दोन टामिंग ला होऊ शकतय ना कारण की आपण एक तर थोडीच तेवढं खातोय.
तेच की
हा. मग भाजी करायची मग त्याच्यानंतर सकाळी संध्याकाळी होऊ शकते, नाही तर संध्याकाळी सकाळी अशी होऊ शकते. मग भाकरी चपाती तेवढ्या गरम गरम करून टिफिन घेऊन जाते.
पण चपाती असं रोज करायला कंटाळा येत नाही?
आता ऑप्शनच नाही ना टिफिन तरी न्यायला पाहिजे, कारण का दिवसभर कॉलेज असते माझं साडे नऊ ते, ते साडेचार कॉलेज असते. मग एवढा वेळ तरी मी उपाशी राहू शकत नाही. ना म्हणजे, कोणाच राहू शकत नाही इतका वेळ उपाशी. मग त्या म्हणजे कसं एक एकदा जर कंटाळ आला चपातीचा म्हणजे त्रास व्हायला लागला चपातीचा तर मग भा करी करून घेऊन जाते. आणि उलट कसं भाकरी मुलींना जास्त आवडते. कॉलेजमध्ये, बऱ्यापैकी सगळ्या मुलीच रूमवरच राहतात, मग थोड्यांचं कसं टिफिन असतात. म्हणजे ज्या माझ्यासोबत तरी मुली आहेत, त्यांच सगळ्यांच टिफिनच आहेत. हा मग त्या काय करतात टिफिन लावतात. आणि त्याच्यानंतर मग त्यांना आवडतात की रोज रोज रोज त्यांच्या डब्याला चपातीच असते. मग त्या आ मला सांगतात की बाबा तू भाकरी घऊनेत जा तुला चपाती पाहिजे असेल तर आमच्यातली खात जा. मग जास्त करून मी ऑलमोस्ट जास्त करून मी भाकरीच करते रूमवरती. चपाती नाहीच कर जास्त कारण का घरी पण सवय नाही एवढी चपाती खाऊन, म्हणून जास्त, करून मी हा चपातीच खाते भाकरीच खाते इथे आल्यानंतर. असं करते. हम्म तुम्ही कसं टिफिन घेऊन जातय ना काय घरी येऊन जेवताय.
नाही नाही मी घरीच राहते, त्यामुळं काय आपला घरचाच डबा.
हा म्हणजे तेच की डबा घेऊन जाताय काय घरी येऊनच जेवताय मग. आता तुमच हे लास्ट ना एम ए.
हा माझं एम ए डबल झालंय म्हणजे आधी म्युझिक मध्ये केलं मी. आता एम ए अँक्टिंगमध्ये करते ड्रॅमॅटिक्स.
होय काय. हा ते ते पण छान आहे आता सगळं पुढ जाऊन त्याच वेगवेग्या प्रकारच्या अँक्टिव्हटीज पण असतात, आणि त्याला पण भर पूर स्कोप आहे पुढे जाऊन.
तेच नाही आता ते म्हणजे आधीपासूनच ह्याच्यामध्ये होते ना मी मग त्यामुळं म्हटलं शिक्षणाचं जरा काय सगळेच काय इंजिनिअरिंग वगैरे, रेच करतात काहीतरी वेगळ हम्म! !
सगळ्याचा सगळा कचरा करून टाकलाय श शिक्षणाचा तरी काय नाहीच अर्थच नाही? शिक्षणामध्ये. आता तर बघितलं की, पोरं किती म्हणजे किती त्रास व्हायला लागलाय, त्यांना सगळ्या गोष्टीचा एवढं काय काय सुरू आहे. बाहेर मोठ्या प्रमाणात, ग त्याच्यापेक्षा तरी बर आहे ना? सगळं. केवढं! जर दोन दोन वर्ष अभ्यास करून नीट च तेन ही अवस्था होत असली पोरांची, तर काय उपयोग नाही ना मग
कायच उ-म न काय?
प्रामाणिकपणे करतात. त्यांना पण त्रास आहे, या सगळ्या गोष्टींचा
हो! !
हम्म्! ! तुम्ही कसं-?
हां म्हणजे मी नऊला वगैरे माझं कॉलेज असतं. नऊला जाऊन सहाला वगैरे येते मग. तिथंच लायब्ररीमध्ये थोडं वेळ बसायचं
हां! ! नाही ते लायब्ररीत बसल की, कस सगळे अभ्यास करतेल बघून तरी थोडफार करायला होतय. घरी आल्यानंतर नाही, करायला होत. हम्म्! मग ते बरं पडतय लायब्ररीमध्ये!
हो. तेच की?
हम्म्! ! मग म्हंटलं, काय आणि मग.
म आज तुमचं कॉलेज वगैरे! !
आज होतं, आज म्हणजे थोड्या वेळ जाऊन आले कॉलेजला, आज काय जरा ऑफच असतय. आणि ते उद्या आषाढी एखकादसी आहे ना?
हो! बरोबर! !
हम्म्! म! त्यामुळ नाहीयच आहे म्हणजे उद्या सुट्टीच आहे आम्हाला कॉलेजला
अच्छा! !
हा! म्हणजे आषाढी एकादशीचं मोठ्यान असतं ना? इकड. तुमच्याकड पण असतं का आषाढी एकादशीचं?
सुट्टी वगैरे दिली जाती
हम्म्! !
कॉलेजला शाळांना वगैरे! !
हां! ! मग असं दिंडी त! -
-स दिंडी वैगेरे काय? नाही दिंडी वगैरे तर नाहीत, आपलं पंढरपूर वगैरे तिकडच येती ना? सगळी म्हणजे ती दिंडी!
हा. म्हणजे तसं नाही, आपल्या कसं आपल्या, शाळेतल्या विद्यार्थ्यांची पण दिंडी काढतात.
हा हा नाही. तसं काही नाही. आता कॉलेज शाळेत असताना होतं म्हणजे असं सगळं कार्यक्रम वगैरे करायचे! हाय! शाळेमध्ये वगैरे! आता इथ गावाचं! म्हणजे हे! करायचं नाहीये उल्लेख.
हा! हा! हा! !
हा त्यामुळं! !
ओके ओके! !
हां.
बाकी काय नाही मी तेच म्हटलं माझं कसं आहे मला असं चपाती वगैरे करायला खूप कंटाळा येतो. म्हणजे मी कुकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट नाहीचये. पण तरी ते पीठमळा कणिक ते. परत लाटा म्हणजे कंटाळा खूप येऊन जातो म्हणून म्हटलं.
बदच होतेय सकाळचं उठायचं. लव कर परत मग आगधुतायला पीट मळायचं मग बाकीचं आवरायचं.
हां.
आंघोळ वगैरे मी परत भाजी करायची चपाती करून घ्यायची. टिफिन घ्या तोपर्यंत टायमिंगच होतोय कॉलेजचा सकाळची खूप धावपळ होते खूप म्हणजे भयानक.
हो.
हम्म, त्यावेळेला अस एवढा वेळ पण मिळत नाही कि बाबा हां संध्याकाळीच थोडाफार वेळ ते पण येऊन मग कंटाळा योतोय थोडा वेळ झोपायचं असं होतय
नाही एकदा उठुन बसला की काय सवय होऊन जाती.
हा. एकदा रुटींग बसलं की काय प्रॉब्लेम नाही मग होतय आता तसच होतय मग कस. ते आता सेम झाले की पंधरा दिवस महिनाभर मध्ये सुट्टी देतात मग परत आणि सगळं बिघडून जाते. कि बाबा हा आता कंटाळालाय नको असं
हो.
परत आणि तेच तेच करायला म नको वाटतेय ना. हम्म मग असच होतय मग. नाही आता काय एवढं वाटत नाही एकदा कॉलेज कंटिन्यू सुरू झाले की काय वाटत नाही. होतंय सवय.
हो.
हो पण कस पूर्ण दिवसभर असल्यामुळे थोडाफार आणि कंटाळा येतो
हम्म हम्.
तुमचं काय निवांत असेल संध्याकाळी काय आई जेवण करत असेल घरी.
हां घरी.
हम्म.
ते आहे नाही नाही घरीच त्यांनीच करतात
हा हा.
हम्म निवांतय हो.